हॅलो
हॅलो हा, ऐकायला येतेय काय? हा काय चाललंय?
काय चाललंय, बघा आताच चहा पिला तुमचं चहा?
हा, हो झाला की चहा
चहा झाला काय स्वयपाक आता स्वयपाक करायचाय बघा आता अजून चालू करायचाय‌.
हा होय करायचं आहे की पाऊस पुरूर आहे काय तुमच्याकड?
पऊस चालू आहे बघा झिरमाट चालूच आहे, तुमच्याकडे?
होय -होय आज सकाळपासून पाऊस सुरूच हाय.
सकाळपसन चालूच हाय आमच्याकडे झिरमाट- झिरमाट कधीतरी यायचं जरा दिवसभर केलं आता चालू आहे कंटिन्यू चालू झाली आता. दहा मिनटं झाल.
हा हा तेच की सकाळपासून जरा जरा थांबून थांबून
हा वयला लागल की.
होय
हम्म स्वयंपाक लवकर लागतय तुमच्या जेवण लवकर करतात.
होय आठ वाजेपर्यंत
करत्यात व्हय. हा हा
हो
हो हाय कि. त्यांचा काय अभ्यास असतय.
हो लहाण आहेत की मोठेे आहेत.
मदत पण काय करतात कि नाही.
मदत करत्यात. पण आता त्यांचा अभ्यास असल्यावर त्यांच त्यांच सुर असते ना.
हो होय अभ्यास पण लोडिंग लयी झालय मुलांना.
होय
त्यामुळंच अवघड होत.
होय की
मग काय कुठं पावसाळा ट्रिप वगैरे काढला होता का नाही. उन्हाळ्यात वगैरे.
नाही कुठे गेले. लहान मुलगी एक आहे. म तर मरी कुठ गेल.
हा हा हा
होय आम्ही समजवुन आलो मध्ये.
मी प जायलाच पाहिजे थोडा. जरा फ्रेश पण होतय. हम्म जरा बाहेर. फिरल म्हणजे आणि उत्साह वाढतोय ना.
उत्साह वाढतय. लहान मुलं असलं की काय शक्य होत नाही. आम पण लहान मुलं असताना जातच नव्हत.
होय कि.
ते कसं लहान मुलं असले की न गेलेलंच बर वाटत. ते अस होतय ते. पोर दमवत्यात.
ते काय एन्जॉयमेंट पण होत नाही. फिरता येत नाही सोडून.
होय.
आणि लहान मुलं पण कस मग व रडत बसत्यात. ते सगळं मूड आउट होतय.
होय होय बरोबर आहे.
हम्म एकटी लहान मुलगी आहे बघा. लई म्हणजे लई दमवत्या.
हा हा हा
हो होय म ते दमवणारच की.
वय काय करतासा मग लहान आता, जर मोठी झाल्यानंतरच तिकड इकड फिरायचं ममा काय तर हा
रेसिपी आणि कुठल्या करता
ये मम्मा अं.
रेसिपी आणि कुठल्या करता?
रेसिपी काय रोजच्याच कधी तर सणाला तेनच की आमची मुलगी आता सध्याला ते मी करायला म्हणून सांग म्हणट्या बघा मुलगी
होय हा हा
काय बटाटे चिरून घेतल्या. तळून घेते त्याला
हा
जरा वरन मसाला मारट्या मीठ मारतत्या खात बसत्या आता असं बाहेर पाऊस पडाला म्हणजे असं काहीतरी लागतय बघा घरात
होय होय बरोबर हाय कि,
हा
हम्म
आपलं आपुन काय तर करुन खात असत्या ती.
हो
हम्म कसा ब्लाऊज शिवंतोय मी हा डिझाईन ते पण शिवतोय फॅन्सी आता आल्यात की वेगवेगळ डिझाईनचे ट्रेंडिंग सगळे शिवतोय.
हा हा मग ते नवीन आता आलेय आरीवर्क वगैरे सगळं शिकलाय काय?
आरी वर्क नाही करत वर्क ते करून घ्यायला लागतय नइ शिवण काम तेवढं करतोय. आरी वर्क ते स्पेशल असतय नी शिकायला लागतय तेे
होय.
हम
ब्लाऊज वर ते पहिला ब्लाऊज निम अर्ध शिवून मग आरी वर्क करून परत ब्लाऊज शिवाया लागतय काय?
नाही नाही त्याने वर्क करून देतात पहिला मग त्याच्या नंतर शिवायला लागतय तेे त्यांना गळा कसा तेन पाहिजे असतय ते
हा मला वाटलं ते बाहीचं डिझाईन म्हणजे बाही वगैरे कट केल्यानंतर मग ते शिवायचं शिवायचं असं वाटलं
हम्म नाही तसं नसतय ते अगोदर त्यानी वर्क करून देत्यात, मग त्याच्यावर ते कसं वर्क केल्यात त्यानुसार आपण कटिंग करायचं.
कटिंग करायच असं असतय व्हय, हा मग ते एक एक मन्या वगैरे असतात, ते मग शिलाईत येत असतील,
शिलाईमध्ये येत्यात कि मन्या ते जरास दमावतेच आम्हाला शिवायला
होय तेच म्हणूनच म्हटलं मला असं वाटलं की ते त्या आपण कटिंग वगैरे करून निम्म अर्ध शिवल्यानंतर काय करून देत्यात काय का
हम्म नाही नाही हे कस वेगळीकडेच असतय ते
हा
हम्म ते शक्यतो करून कस सिटी लेव्हल ला कोणतर शिकलेला असतय तिकडून करून आणत्यात कस्टमर मग हे तर शिवायला देतात. ते जरा दमवतेेत शिवायला खरं.
हा.
मन्या वगैरे असतयनी फुटणार करणार सोई मध्ये अडकते सई मोडत. क तेे
होय होय पचकी सुई लई मोडत्या.
सुई मोडतात.
हा.
आणि त्याने ए्ब्रॉयडी केला आणि बरं वाटतय.
होय होय एम्ब्रॉयडरीच कसं असतंय ते खराब म्हणजे
होत नाही हा पण प्रश्न येत नाही आणि ते कस पण धुणं आपण हे के युज केलं तरी पण चालतंय नइ
होय चालतय होय.
हा.
शिलाई ला पण नाही धुताना हे वर्कच लय नाजूक हे करायला लागतय.
होय होय‌. आरीेवर्क तेन काय घेत नाही आम्ही ब्लाऊज शिवायला
हा हा आणि जितकं डिझाईन तितक वेळ लागतय आणि किच
ते ब्लाऊज कापडाच समजने बारी एक डिझाईन करायला लावत बायका
हा हा.
ते पणाम वेळ लागते क एक दिवसभर दिवसभर एक हात दुसराच होत एक.
हो.
े असत भरपूर पण ते कसं होतय डोळ्याला पण त्रास होतय ते बारीक करताना का हम्म.
त्यामुळं शिलाईचं रेट वाढल्यात की कारण शिलाईचं कसं झालं आहे. शिलाई केल्यामुळे ते कंबरेचा त्रास पाटचा त्रास वाढलाय त्यामुळे आता पहिल्यासारखं.
हे डिझाईनच ब्लाऊज एक हा शिवायला गेलं क नाही त्यात साधं सेम ल ब्लाऊज दोन तीन होत्या.
हा.
का ब्लाऊजच्या वेळामध्ये
हा हा.
त्यामुळे त्याचे रेट जास्त तुमच्याकडे जास्त असतील रेट आहे की नाही. सिटी लेवल ला हम्म. बरला.
हम.
काय करताय सागरात
मी घरच्या घरी ब्लाऊज वगैरे शिवते.
हा हा हा बा घताले.
बाहेरच नाही घेत.
हम ह.
आता काय होत नाही ते काम म्हणताना बंद केले आता ते
हम ह हम् ह.
पहिला होत होतं करत होते आता काय नको वाटाय लागलंय ते
ह हां हां ह.
त्यामुळ कस न आपलं आपलं शिवलेलं बर पडतय.
बर पडतय व्हय. मंग शेती वगैरे तुमच
हं
शेती वगैरे आहे तुमचं?
शेत आहे की.
हा हा
शेत कुट पंधरा गुंठ वीस गुंठ असंच की
म काय? काय शेतात माळवतण करताय का नाही?
नाही ऊस वगैरे करतोय शेतात बाहेर लावलंयच ना ते सगळ्यांच्यात मिळून
हा हा ह
हं भावाभावांणच्यात मिळून लावल्या मूळ
हूं हूं हूं
ते काय तसं हे होत नाय मग पीक काढायला अवघड होतय ना त्यांना
अवघड होतय. होय होय बरोबर हाय एकत्र हाय व्हय सगळ्यांचं
हा सगळ्यांच्यात एकत्र हाय.
हा हा ह ह
त्यामुंळ मग सगळीच अ हे लावत्यात ऊस लावत्यात आणि रिकाम होत्यात.
होय होय बर पडतय आणि
होय. तुम्ही काय केलाय शेतात?
आमच काय आमच जास्त नाय दहा गुंठेच हाय. ऊसच हाय आमचं पण शेतात.
हा -हा
म काय शेतात जात नाय येत नाय आम्ही पण
हां ते कसं शेती मोठ्या प्रमाणावर असलं तर परवडतय ओ असं होतय ते, काय तर करायला येतय. असं पीक वगैरे घ्यायला, करायला.
हम्म बारीक शेती
आणि जरा कमी असल तर मग काय धड कायच करता येत नाय.
करता पण येत नाय आणि त्यातच अडकून बसतय म माणूस तो प्रॉफिट जास्त होत नाय. वेळ जास्त जातय हम्म
होय होय बरोबरये.
त्यामुळ लहान लहान शेती असलं तर ते किरा करायला दिलेलंच बरं असतय ते
होय ओ
ते एकदम जे करत्यात त्यांना त्यांनी भरपूर जणांच करत्यात ना त्यामुळे त्यांना तो फायदा होतोय. हा ते सलग करून हा
थोडा थोडा वेळ त्यांचा जातोय नाय सगळे
हा तेच की,
हम्म म आपण काय तर जॉब करावं म्हटलं तर हे करून ते करायला होत नाही. हम्म सगळं वेळेच हे हा हे होत कय नय
होय हो वेळा पाहिजे कॅपॅसिटी पण आपली पाहिजे तेवढी
एक के के सध्याला करणे आहे सगळ्यांच्या आता
होय.
हम् ह ह.
कॅपॅसिटी कमी आय.
हाआ. कस जनरेशन सगळं हम्म. आताची मुलं तर कोणच शेती करायला बघत नाहीत.
होय. होय. बरोबर हाय की.
हम्म.
आणि काय चाललंय?
काय निवांत हाय. स्वयंपाक करायचा.
हा.
ह
तुमच वेळान नसतयं काय जेवण?
मेडा नसतंय आमच्यात नुसता लवकरच येतय.
हा. हा.
आमच किती? दोघंजन हाय घरात आम्ही. एक छोटी मुलगी. एक मोठी मुलगी आणि आमि दोघं तेवढंच चौघांच्या पुरतं. एका तासाभरात आवरतय सगळं.
हा. हा.
मग जरा उशिर शिवत बसलं तरी पण लवकर होतयं नई. मग तस भात - - भाजी करत करत शिवण काम पण होतयं. म नंतर चपा - - ती त्यावेळी काय सताट करायच्या एवढच. स्वयंपाक - - आता जास्त वेळ लागत नाही.
लागत नाही. हा.
हा. छोटं कुटुंब हाय. जास्त काही लागत नाही स्वयंपाक काय नाही.
हा. हं.
दिवस सगळा शिवण्यातच जातय.
होय. होय.
हम्म.
पण कसं असतय घरी बसण्यापेक्षा ते शिलाई वगैरे बरं पड - -